हॅलो हां माझी वोयस येत केलं
होय-होय बोल ना.
हां, तर मला तुज्याशी ना आपले सणवार, आपले फेस्टिवल, आपले जे परंपरा आहेत त्याबद्दल डिस्कशन करायच ते तू फ्री आहेस ना.
हो-हो फ्री आहे मी बोल ना.
आता तुझा आवडता सण कोणता? तुला कोणत्या सणाला प्र असं सगळ्यात जास्त प्रसन्न प्रसन्न वाटतं?
ते मला मी एक्सायटेड तर दिवाळी साठीच असते. बिकॉज तुला माहितीच आय दिवाळीमध्ये अं म्हणजे दिवाळी ही पाच-सहा दिवसांची असते, तो आपल्याला पाच-सहा दिवस सुट्टी भेटते. म्हणजे माझं डेली रुटीन थोडस म्हणजे जरा धावपळीतच आहे हे ते म्हणजे त्यातून मला थोडं ते रेस्ट वगैरे भेटतं. मजाक कर नई नवीन कपडे, प्रत्येक सणाला भेटतातच पण दिवाळीमध्ये हे म्हणजे मोठा सण असल्यामुळं अ भेटून जातात. अं अन् गोल्ड ज्वेलरी अँन्ड ऑलं सगळं म्हणजे अ युनिक-युनिक काहीतरी अस् फेस्टिवला सगळं कुटुंब एकत्र येतो फॅमिली आपली. एकमेकांना एकमेकांबद्दल वर्षभर काय-काय घडलेलं असते ते सांगते इकडचं तिकडचं मामा वगैरे सगळं मुलं-मुलगी असून कजन्स वगैरे सगळं एकत्र येतो डिस्कशन करतो, इन जॉय करतो, तो मला दिवाळी आवड इत्ते
मला-मला एकतर रंगपंचमी आवडते आणि मला आवडते गणपतीचे सण
हम्म म्हणजे तुझा एखादा म्हणजे का आवडतो गणपती एक्सपिरियन्स असा काय आहे तुझा युनिक? हो सांग मला तू
काय झालेलं माहिती का म्हणजे अ मला गणपतीचा सण का आवडतो पहिला म्हणजे आमच्या घरी गणपती
तु तुझा जो आवाज आहे ना तो हाळू ये
अ आता बघ
हा
आता येतो माझा आवाज पहिल्याना काय व्हायचं? आमच्या घरी आम्ही गणपती नाही बसवायचे, हा पण जेव्हापासून माझा लहान भाऊ आला ना तेव्हापासून आम्ही रेग्युलर गणपती बसयला लागलो आणि मला गणपतीचे स जनावरती पहिला मी असं म्हणतात जायचो आरती वगैरेला किंवा कधी पण गणपती आला की म्हणजे एक उत्सुकता असते ना की त्याच्या फुलमाळा आपण आपल्या हाताने बनवू किंवा त्याचे डेकोरेशन आपण करू स्वतः करू हे एक्साइटमेंट असतं परत ग घरात दारात रांगोळी काढू पण ते सगळं करायला भेटायचंच नाही कारण कि गणपती असायचा मंडपात मग तिथली मुलं वगैरे ते सगळं सांभाळाय किंवा आपण काय करायचं है ना आपण फक्त आरतीला जायचं आणि प्रसाद घ्यायचा पण तेच आपल्या घरात ब गण पती बसला असेल की आपण त्याच्यासाठी प्रसाद बनवायचा, नैवेद्य बनवायचा, आपली आरती होणार आपण आपल्या हाताने त्याला ओवाळणार आठ दिवस त्याची सेवा करणार त्याचा खूप वेगळाच आनंद असतो.
होय बरोबर
म्हणून मला गणपती हा सण आवडतो मी एकतर अतुरतेने वाट बघत असते तुला माहिती आहे. माझ्या आणि माझ्या भावामध्ये ना भांडणं होतं की घंटी व घंटी कोण वाजवणार
हा हा म्हणजे जो आता तू जसं सांगतेस तस बरोबर आहे गणेश ती तो हा काही म्ह घरगुती जो गणपती असतो तो पाच दिवसांचा असतो, बरं बाहे बट बाहेर मंडळात सात, काही ठिकाणी नऊ, काही ठिकाणी अकरा म्हणजे अकरा तारखेला आनंद चतुर्थी असते त्या दिवशी ते आता म्हण घरगु म्हणजे घ जो घरी गणपती असतो त्यावेळी गौरीपूजन दिव ची काही कार्यक्रम ठेवले जातात महिलांसाठी खास करून म सर्व ज्या महिला ते एकञ येतात. म्हणजे फेस्टिवल मध्ये बघ ना. ज म्हणजे फेस्टिवल का निर्माण झाले असेल तर मला असं वाटत की जे कुटुंब रोजच्या जीवनात धावपळी तान तणावामध्ये असत त्यांनी एकत्र यावं शेजारी पाजारी एकत्र यावे आणि तो जो काही फेस्टिवल आहे तो आनंदाने णे साजरा करावा. आपला आनंद आपण लोकांना दाख वा वा त्यांचा आनंद आपण बघावा. हा वा म्हणजे लोक. क एकोप्याने, एकोप्याची त्यांच्यात भावना निर्माण होऊन जो काही जो काही जो म्हणजे जो सण वगैरे असतो त्याच्यात त्यांनी जल्लोष करावा यासाठी सणांची ही निर्मिती झाली असेल असं मला वाटतं बरोबर.
हो बरोबर.
तेच तसं की तू बोलली गणपतीमध्ये तुला म्हणजे गणेश उत्सव खूप आवडतात. अग! मग गणपती मध्ये बग बाकी मंडळामध्ये वगैरे पण डेली मग काहीतरी फंक्शनस असतात मग आमच्याकडे तस सांगायला गेलं तर लहान मुलांची संगीत खुर्ची असती आणि महिलांसाठी. पण संगीत खुर्चीअसते त्यानंतर मग महिलांसाठी स्मार्ट लेडी कार्यक्रम असतो, मग बाहेरचे वेग विविध कलाकार येतात, मग जस कि हिप्नोटाइज तू ऐकलच असशील. त्याबद्दल! हा मग त्या आता देखील. कार्यक्रम हा घेतला जातो म्हणजे विविध कलाकारांना त्यांचा कला दाखवण्याचा एक तिथ मौका दिला जातो म्हणजे बघ. सणांमध्ये अ कलाकार देखील त्यांचं जे काही आविष्कार असते ते लोकांसमोर प्रदर्शित करतात. आणि लोक तो उपयुक्तेने पाहतात म आपण एकमेकांना सांगतो एकमेकांशी बोलतो. मग त्या त्याने आपला संवाद वाढतो. सणा सणांच्या वेळी म्हणजे फेस्टिवलच्या वेळी एखादी व्यक्ती जर परदेशात असेल. किंवा जॉब साठी ती घरी येते. कुटुंबात प्रेमाची भावना निर्माण होती आई बाबांच प्रेम. आजो आजी आजोबा आपण सगळे एकत्र येतो गुन्या गोविंदान तो फेस्टिवल आपण साजरा करतो. फेस्टिवल झाली. सगळे मग आपल्या डे टू डे लाईफ मध्ये जे काही चालय धावपळीच तांणतनावाचं जे जीवन आहे तिथं निघून जात.
हो बरोबर आहे तसच रंगपंचमी ला गेल रंग. पंचमीला हा रंगांचा सण असतो जिकडे तिकडे बघशील तिकडे नुसत रंग रंग रंग आणि रंग दिसतात आपल्याला. कोण कोणत्या रंगामध्ये आहे. कोण कसं दिसतय कुणाला काही फरक पडत नाही रंगपंचमी हा एकच अस नाही की कोण कसही दिसत असू दे कुणाला काहीही फरक पडत नाही. नाहीतर इतर वेळेस लोक जज करत्यात कि बाबा हे कायये हे कसंय म्हणून मला रंगपंचमी हि देखील खूप आवड
होय बरोबर आहे तू म्हणतेस अगदी बरोबर आहे म्हणजे रंगपंचमी हा एकमेव फेस्टिवल असा आहे की आपण त्यावेळी एकमेकांना जज करत नाही, उलट आपण म्हणतो कि तू किती म्हणजे किती स्वतःला कलर लावून घेतलेस, तू एवढ खेळलेस येत म्हणजे आपण अ
आपण कॉम्पिटिशन लावतो की बघ तु तुला जास्त कलर मिचं लावणार तुला जास्त कलर मिचं लावणार
आता काही बाहेर बाहेरच्या देशात तर आपल्या इकडे तर एकच दिवस खेळली जाते. ते रंगपंचमी बाहेर च्या देशात त्याला होळी असं म्हंटलं जात. आणि तिकडे मग बाहेर प्रदेशात व परदेशात वगैरे पाच सहा दिवस खेळली जात इको फ्रेंडली आपण जस खेळेल मग कलर दात काही लोक ते पाणी पाणी पंचमी म्हणतात. त्याला पाण्याने खेळतात काही लोक फक्त कोरड्या कलरने खेळतात. डिपेंड फक्त तिथल्या कल्चर वर कि ते कस खेळतात, त्यानंतर मग ते म्हणजे व्यवस्थित इको फ्रेंडली खेळतात का नाही त्यांना म्हणजे प्रत्येक जण हा इको फ्रेंडली साजरा केला पाहिजे आता जस की बघ दिवाळी मी म्हंटलं तुला दिवाळी आवड पण मी दिवाळीमध्ये कधी फटाके वगैरे फोडत नाही कारण का त्यामुळे प्रदूषण होत मग आपण ह आपण एक नागरिक आहे आणि आपण प्रदूषण करतोय सो आपण आपल्या आजाराला बोलवून घेतोय. तर हे करण चुकीचं म्हणजे सण आहे म्हणजे आपण त्या दिवशी दंगामस्ती करायचो आणि प्र प्रदूषण करायचं हे चुकीच आहे ना
हो बरोबर अगदी मला तुज पटल. हा लहान मुलं हट्ट करतात. कि बाबा हा मला फटाके हवे तेवढंच त्यांना काही दोन चार फटाके फोडायला दिलीत कि ते आनंदी होतात. खर मोठी मुल कस दोन चार फटाक्यात थोडी गप बसणारेत त्यांना लाग मोठे मोठे बॉम्ब जे जास्त प्रदूषण करतील, जास्त नॉईज पोल्युशन करतील. अशा गोष्टी लागतात.
हा ठीक आहे ना लहान मुले आहेत ती मागणार मग काही आता आजकाल इको फ्रेंडली वगैरे सगळं चालू आहे बट मोठी मुलं जी असतात जी मॅ शोर असातात मग त्यांचा एवढ एज्युकेशन म्हणजे जे घेऊन त्यांचा काही उपयोग नाही ना होणार आपण मग काय शिकलो
हो पण त्यांना आपण किती समजवायला गेलो तरी ते लहान मुला
बरोबर आहे म्हणजे त्यांना वाटत की फेस्टिवल म्हणजे फटाके फोडणे, फटाके फोडल्यावरच तो फेस्टिव्हल आहे. म्हणजे प्रत्येकाची विचार करण्या जी सरणी असते ती वेगवेगळी असते.
हो
बाकी आणि मग
आता तू जस बोललीस की फॉरेन मध्ये हे कल्चर सेलब्रेट केले जातात तुला माहिते का मेक्सिको मध्ये किंवा अ मेक्सिको आणि स्पेन ह्या दोन्ही पैकी कुठल्या तर एका याच्यात कि नाही होळी त्यावेळी ते ते लोक काय करतात टॅमॅटो न खेळतात टोमॅटो
अरे युनिकच आहे फर्स्ट टाइम ऐकलं.
हो ते लोक काय करतात ट्रक भरून टोमॅटो घेतात आणि त्या ट्रक भर टोमॅटो मध्ये कि खूप सारे लोकांना अस चढवतात आणि टोमॅटोची होळी खेळतात मग ती होळी ती ओली होळी घेऊन झाली ना कि तिथ दोन वॉटर टँकरची ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले असतात कि हा हे दोन वॉटर टँक तुम्ही किती वेळ पाहिजे तेवढा वेळ पाणी संपूस तोपर्यंत खेळू शकता आणि ते लोक तसेच खेळतात तकड म्हणजे टोमॅटोची पहिला होळी खेळतात टोमॅटो म्हणजे जे युजलेस टोमॅटो असतात जे आपण खाण्यासाठी किंवा हेच्या जे वापरू शकत नाही जे खराब होत आलेले असतात ना त्या टोमॅटोची ती लोक होळी खेळतात आणि ते होळी खेळून झाल्यानंतर तिथेच त्या ट्रक मध्ये किंवा तिथे रोड वर फ्रेश होतात आणि आपल्या आपल्या घरी निघून जातात.
हा म्हणजे आपला सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही फेस्टिवल सेलिब्रेट करा ब त्याला काहीतरी रुल
हा रूल्स आणि रेग्युलेशन मेंटेन हा ठीक आहे मान्य आहे तुमची पद्धत वेगळी आहे तुमची रीतीरिवाज वेगळे खरं ते एक प्रकारचा अन्नाचा अपमानच झालं ना लोक त तूडवतात शेवटी ती खायची गोष्टय.
होय बरोबर आहे म्हणजे जे काही असेल ते तुम्ही विचारपूर्वक करा जेणेकरून इन फ्युचर म्हणजे आपली जी येणारी नेक्स्ट पिढी आहे त्याला काही त्रास होणार नाही.
हो बरोबर बोलली
ठीक आहे तू शेअर केलीस तुझा एक्सपीरीयन्स फस्टिवल बद्दल जे काही सांगितले ते मला खूप छान वाटले आणि माझ देखील ऐकून घेतल्याबद्दल खूप आभार तुझे.
हा तू काय आभार बोलतेस मी बोलातते की आभार तुझे तू माझा ऐक घेतलस ठीके ठेऊ
हा ठेव बाय बाय
बाय